हॅलो
आवाज येतोय का
हा राम राम
राम राम
हॅलो
राम राम मग काय चालू ये
हा आवाज येते का
हा यायला यायला बोला ना
हो तिकडं
काय नाही बस आता म्हणलं होतं बा पब्जी खेळावं.
हा पब्जी काय ओ पब्जी गिबजी पहिलेचे खेळ चांगले होते आता काय मोबाईल वरच सगळं आलंय
अ आता म्हणजे विचार करा ना तुम्ही नुसता मोबाईल कोणतंही पोरग धरल तर ग्राउंड खुली पडलीये इथं
हा ग्राउंड खुले पडलेयेत आणि ते काय ते चांगलं नाहीये ना असं
हम्म हम्म म्हणजे शरीर क्षमता खराब व्हायली ना आपली
हा डोळे खराब होतात असं माइंड माइंडसेट चेंज होत माणसाच पूर्ण
अं डोळे खराब होतात पुन्हा फॅट वाढते शरीराला बसून बसून एका जागी
हम्म असा डोक्यावर पण परिणाम पडतो त्याचा ते पब्जी काय ते त्याचा परिणाम पडतो.
पचन व्यवस्था बरोबर होत नाही बसून बसून एका जागी
आणि तरी पण बघा ना तुम्ही ते क्रिकेट पण असं ऑनलाईनच खेळता यायलय आता पत्ते गीत्ते सगळे ते पूर्ण खेळ ऑनलाईन झालेले आहेत हा त्याच्यामुळ आता काही त्यांचं हम्म जास्त किंमत नाही राहिली खेळाची
हम्म
पहिले नाहीतर पहिले बघा ना असं एक गाडा घेतला तर ते मोटरसायकल चाक दिवसभर चालत राहायचं
हो आम्ही लहानपणी ते जे त्या टायर वरच टायर बघा तुम्हाला महित आहे ना टायर ते पूर्ण गावाने खेळ हिंडवून खेळायचो आणि त्याच्यात
हा हा हा खूप अशी एक अ काठी घ्यायची छोटीशी त्याला मारत मारत पळत राहत त्याच्या संग
हम्म अशी खुशी होती त्याच्यामधी कि बा कि असं म्हणजे आपुण आत्ता वाटालय यार आपण काय करत होतो आणि मग तर असं वाटायचं नाही की बा आपण ही काठी काय खेळायलो अन् चक्के खेळायलो कोणतीही म्हणजे आपण असं हे वाटत बे चांगलं नाही वाटणार
नाही मी आत्ता जर एखाद्या लहानं मुलाकडं बघितलं ते कोणीच खेळत नाही सगळी मोबाईल मध्ये बघत राहतात मग त्याला वग मोम
अहो दुसरीतल्या मो लेकरं मोबाईल येते आपण मोबाईल घेतले कवा आत्ता घेतले आपण मोबाईल
हुम्म तेच तर आता म्हणजे सर्वाच बघा तुम्ही काय एक गेम पण ऑनलाईन ते आय डी ईडी मोबाईल
नुसता मोबाईल
हम्म तर ही जे जनरेशन आहे म्हणजे त्यांना खेळाबद्दल काही माहतीच नाही.
आन मेन गलती तर मायबापची आसल ना याच्या मधी
हो ना म्हणजे लहानपणापासुन सवय लावुन देतात जेवण नाही केलं घे मो
हुम्म घे मोबाईल कर जेवण, घे मोबाईल कर जेवण, मग त्याला सवय पड ते मग ते मोबाईल नसला की रडतंय मग नुसता मोबाईल नुस
हम्म हो ना म्हणजे आता ग्राउंड बघा तुम्ही रिकामे पडलेले आहेत.
कि मोबाईल न दिल्यामुळं माई बापाचा खून बी केलेला आहे काही जणांनी
हा हो ना ते पबजीचा एक ह की नाही ला म्हटला मोबाईल दिला आणि म्हणून
हुम्म
हॅलो, हु
ते झालं आसंल चुकीनं म्हणा की बुआ असं म्हणजे रागा रागाच्या भरात काहीतरी मारलं आसंल आन् लागलं आसंल मेली आसंल मात्र इतकं
हा ना तेज न मग ते माइंडसेट पूर्ण चेंज होय त्या त्या या गेममुळं त्याच पूर्ण डोक्यावर जे परिणाम पडायलय
होन होन आता कसं झालंय आत्ता म्हणजे लहान लेकरू घरी आणि मथारी माणसं ग्राउंड वर
हा तसं झालंय.
म्हणजे पहिल्या लोकालां मोबाईलची सवय नाही का नाही पहिले लोकं अस मस्त खेळतात ग्राउंड वर त्यांना खेळण्यात मजा येती. व्यायाम बी होते शरीराचा त्यांना असं वाटतंय आणि लहान लेकराला वाटत म्हणजे जे मो मोबाईल पाह हा मोबाईल वर बसून खेळू कोठं पाय दुखत बसता हातपाय दुखत बसता अंग दुखते मरणाचं
ह ना आता लहान मुलं जे आहेत ना ते शांत बसून राहतात आम्ही नाही का कधी, कधी जातो वॉलीबॉल खेळायला क्रिकेट खेळायला पण ते खेळत नाही.
हम्म हम हो त्यांना आस
ना फोर्स आला त्यांना काही माहितच नाही राहिलय आता सध्यातरी
इच्छाच नाही त्यांची इच्छाच नाही, करण्याची इच्छा नाही न हो.
नाही आपल्याला जमा आपण म्हणजे आपण जेव्हा लहान होतो विटू डांडू खेळायचो. ते किती ग खेळ होते.
अहो पण आप आता आपला आणि आताचा मा आत्ताच्या जनरेशनचा माइंडसेट काय माहितीय आहे का? आता लेकराला असं मारून बाहेर झाडणं लागालय खेळायला जाय म्हणून आणि आपल्याला ग्राउंडवर गांडीवर घ देऊन घरा बोलत होते आपल्या घरी घेऊन येत होते.
हा आपल्याला ग्राउंडवर आणायच तिथून मारत आणायचे घरी.
हा आणि आता बाहेर काऊन जाईन खेळायला म्हणून मारतात.
हां.
म्हणजे उलटी सिस्टीम चालू आहे सगळीकडं.
हा ना, हो ना, म्हणजे आताच्या पोरायला काय येतच नाही त्याचे मोती बीमार पण खूप पडतात सार -खं सारखं, आता बघा तुम्ही असं लहान मुलाला चष्मा लागलेला असतो.
अ बा बाबा लय चशमे पॉईंटची कित काली अजून
हा, आतापर्यंत मला चष्मा नाहीये मी चष्मा वापरला पण नाहीेय.
कधी चेक बी केला नाही आणि असं वाटत बी नाही की लागल म्हणून अन् ते डॉक्टर का पैशासाठी काय माहिती ते झिरो पॉईंटचा घ्या झिरो पॉईंट पाचचा घ्या असं बघत म्हणजे म्हणत राहतात.
हो हो. नाही पण असं लेकरं हे लहान आता जी मुलं जे आहेत ना त्यांचे डोळे पण खराब होतेत, म्हणजे उन्हात फिरणं नाही ते काहीच नाही, खेळणं नाही काही नाही, ते नुसतं मोबाईल बघायचं.
ऊन आत्ता जरी खेळायचं म्हणलं पोरं जर का झाले आपली, तर आपण आत्ता बी दुपारी उन्हाळ्यात दोनदोन वाजेपर्यंत क्रिकेट खळतो.
हा क्रिकेट खेळतो ना, आत्ता पावसाळा विटी टांडू खेळतो, मोठे मोठे भले भले मोठेत ज्याचे लग्न झाले
आहो आत्ता पण खेळतो, लग्न झालेली पण आता आपल्यासोबत आता मजा येत त्यांना बी खेळाय की कांच्या, काचा गोळ्या खेळाय, अहो आत्ता बी काही काहीच्या घरात आता माझ्याकडचं कमीत कमी दोनशे तीनशे कंच असतीला घरी. पहिलं जीकलेल्या.
हो ना.
त्याच्यात काय खुशी होती बा की हा गोट्या त्याच्यात काय खुशी होती की, आपण डायरेक्ट त्याच्या पूर्ण गोट्या जिंकल्या कि इतकी खुशी व्हायची
की, लय असं माव म्हणजे अशी मावायची नाही.
हम्म आणि हे आता जे काय ते ऑनलाईन गेम्स आलेत ना त्याच्यामुळे तर काहीच राहिलंच नाही म्हणजे खेळांची किंमत नाही राहिली आता.
अहम्, आजचीच किंमत नाही हो यांना लोकांची किंमत नाही राहिली आता.
पहिल्या आला.
हम्म. पहिले आपूण म्हणजे, असं म्हणजी ग्राउंडवर असं मावायची नाही पोरं खेळायला.
अहो उन्हाळ्यात किती उन्हाळ्यात किती खेळ हो, ते डाब खेळा, कंचा खेळा.
हम, गोल रिंगण तेस.
काही बी धपाकुटी खेळा.
दबा कुटी खेळा. जास्त ते क्रिकेटच
हत्ती की सोंड खेळा अबब, अशी मजा यायची ना बस. म्हणजे डायरेक्ट संध्याकाळ अशा अंधार पडणं आणि तव्हा घरी जायचो शिव्या खायचो. अन हातपाय धुयाचो.
होव आणि लगेच तेव्हा ती झोप एवढी भारी असायची ना ते खेळून दमलेलो आपण.
बस सकाळी उठायचो डायरेक्ट.
हा आणि आत्ता रात्र भर अस, आंग दुखत राहतं अन झोप नाहीे येत. म्हणजे ते हम् झोपत नाहीेत ना. म्हणजे आता कसं खेळगिळ सगळं बंद झालेले हाय.
हम्म हम
हे आपण खेळत नाही खेळ काही नाही. आता ग्राउंड घरच्या बाहेर असलं तरी पोरग निघत नाही घरातून.
हो ना होना.
एवढी बेकार परिस्थिती झालीय, म्हणजे आता दोन हजार सव्वीस मध्ये तर पुढ जाऊन कितीक ऑनलाईन गेम निघलं.
अहो, आता गेम खेळायला म्हणजे पैसे देऊन खेळाव लागालेत.
हा पैसे देऊन गेम खेळाय लागले सिटी मध्ये तर खूप
खेळायलीत, पैसे देऊन खेळायलेत गेम. त्यांनी नेट मध्ये बो ग क्रिकेट खेळणं अन काय तेन नाटकं करणं, काय आगावं. म्हणजे त्यांना ते असं वाटत की आम्ही किती मोठे हे झालो काण मोठे असे.
हा म्हणजे वी आय पी पणा म्हणजे मोठे पणा वाटतो त्यांना.
हा मजर ग्रांउड वर खेळायचं नाही. ग्राउंडवर खेळा ना तुम्ही.
जी ग्राउंड वर खेळायची मजा असते ना, ती नेट मध्ये कधीच नाही येणार. ते तुम्हाला माहितचये. हम्म ग्राउंड मधी जिकडं बॉल गेला तिकडं पळा.
क्रिकेट खेळायला फक्त फिल्डिंग करायचो आणि फिल्डिंग करायच मरायचो.
बस बस फिल्डिंग साठीच.
बॅटिंग तर भेटायचीच नाय.
ते म्हणजे एकमेकाला बोलायचो ओरढून ते कॅच वगैरे सुटली बॉला आना.
आणि त्याच्यातच ती विकेट पडली की मजा सगळ्यासोबत. आणि आप आपल्या प्लेयरन छक्का मारला की त्याच्यातच मजा आपली. म्हणजे चिडून्यात आणि समोरच्या टीमसोबत असं चिडचिड करण्यात इतकी मजा येती ना.
हा तेच न ची चिडकरणार
ह आत्तामध्ये ते राही राहिलच नाही. असं कानावर पडतच नाही की बा असं
आत्ता बी गावाकडे गेलय की आम्ही क्रिकेट खेळतो. आणि आम्हीच सुरवात करतो गेल्यावर अगोदर. ते लहान ललेकर तर कूठं राहता घरी राहता आणि कूठं राहता काम माहीत.
हाव आम्ही ला म्हणजे माझ्या वयात मी जेवण पण सकाळीच बांधून न्याेयचो ते असं. दस्तीमध्ये रुमाल मंदी दिवसभर गा खेळायचो फक्त संध्याकाळी यायचो. शाळेत सुद्धा खेळायचो ग्राउंड ला.
हो न हो न.
पहिले जमीन पण होती तिथे ग्राउंड पण होते आता सगळं कसं. सगळ्यांनी शेत हे केले ते आता नागरून घेतात हे करतात.
आता म्हणजे काही राहिलंच नाही.
नाही नाही पहिल्यासारख तर काहीच नाही.
आव जेवण नाही पहिलं सर ते जेवण नाही हो.
हा तेच ना माता विचार करा तुम्ही सगळ्यामध्ये मिलावट हाईत. हम् मिलावट हाय सगळ्यामध्ये आणि ते मेन म्हणजे तुम्ही बघा राह. आता दोन हजार सव्वीस चालली तर एवढा डेव्हलप झाला. ह्याच्यानंतर ते खेळ पण राहणार नाही ते जे. पिकं आहेत हे काहीच ओरिजनल भेटणार नाही आपल्याला काहीच.
हो ना हो ना, चला मग याच्यावरच जेवण करू आता.
हो टाइम पण झाले चला.